हॅलो बोला.
हॅलो हो त्यांच्या याच्यावरून तुम्ही बोलत
हो त्या पिऊू पाहताय ना अ नाही तस नाही नाही मी मम्मींशी बोलत होते ना हो नाही मी मम्मींशी बोलत होते मीच कट केला ह मी आईची म्हणजे आमच घरातल्या घरात चालू आहे त्यांची झालती अहो- जाऊ द्या आता नाही बोलतात ना ह.
ह ह ह.
ह. काय? मग चालूये का पॅकिंग. पॅकिंग चालू आहे का?
कसे
हम्म.
कशाची
आपल्याला जायचंय ना कशी इथे कन्या कन्याकुमारीला जायचंय ना.
मी विसरलीच पहा.
हो.
तर तुम्ही.
हा मला कालच बोलंल मधुराताई. मला कालच बोलल्या मधुराताई कशी चालू आहे म्हणे पॅक किंग वगैरे कधी जायचं आपल्याला असं तसं.
हो काय काय.
तेच ना गर्ल्स ट्रीपच आहे म्हणे फक्त मुली मुलीच जाऊ म्हण शॉपिंग तर तशी नाही गेली होर का कारण की माझं कसं झालं माहिती आहे का? अ ना अनिव्हर्सरी क कपडे घेतले होते मला दोन तीन ड्रेस घेतलेले. मग
हा.
हा दोन ड्रेस घेतलेले ते. आणि माझ्याकडे आहेत. एक दोन अजून. म आता पाहिल जरका वाटलंस. तर मग घेऊन टाकेल दोन तीन अजून, एखादे.
बापा मधुरा न वहिणीची बाहेर चालल्या. शॉपिंग साठी. काही ना काही, काही ना काही, राहतच बाई त्यांचं.
अ. अरे बापरे. मस्त.
त्यानं आता पंण जाऊ सोबत.
हो.
मग त्याम
तेच ना. आता मी पण पाहिल
गज घ्यावं लागते ना. खायचं सामान आणि गोळ्या वगैरे.
खायचं सामान वगैरे. हो बरोबरे. हो. मी त मी तर काय करणारे माहिते का? मी तर जायच्याय ना, चार पाच दिवस आधी डी मार्टला.
हो. ते तर चालत. हो. तुच्याकडे नाहीय नव ते डिमार्ट वगैरे. म्ह ते एक एक एकेएका दुकानातून, घ्यावं लागते सगळं.
अरे बापरे. ह. आमच्या इकडे आहे ना. आमच्या इकडे पाचसाहा डीमार्टे माहिते का?
हो, हो माहितीये ना.
साडी माडीत ना, तथे खूपेत. ह. तेच ना.
बाकी काय म्हणतय? पीयू येणारे की नाही.
काय? कुठे. नाही. ती आज्जीकडेच थांबेल. कारण की मग आपलं एन्जॉय होत नाही ना हो. मग तिला घेऊन आलं की मग, तिच्याकडेच पाहावं लागेल ना सगळं. मग त्याच्यामुळे तिला मी कधी, हं. तेच ना. ह. ह. ह. पाईल मंग तिला. तसं त माझं चाललंय, घेऊनच यायचं तिला.
हे झालं होत म्हणे
ते इथे राहायचं आणि मुली मुलींच सगळे सोबत जाऊ म्हणे
हो मग काय हो आप पण आपले आपले जाऊ जाऊद्या ह तेच काल पैसे पण पाठवले मी मधुराताईंना म्हणजे हे चे कॉन्ट्रीचे
तर त्या दिवसा म्हणे तयारी आज सकाळी पण
अच्छा
मीशोवरूनच मागवत आहे घेते जेते म्हणे एक महिना टाईम आहे तुम्ही सगळं मागवून घेते म्हणे
हा हो मग काय तर मी पण तशीच करणार आहे आता मीशोवरून भरपूर काही आणि छान छान कप कपडे खूप छान येतात मिशोवरचे मी म्हणजे दोन दोन वेळा मागवले ना बेस्ट ड्रेस पण इतके छान आले खूप छान आले ते खूपच छान आले. म्हणजे मागच्या एनिवर्सरीचा पण मिशोवरुनच
दुसऱ्यासाठी चलावला पैशाच एवढं इतके महाग थोडी घ्यायला पण बाहेरून दुकानात जाऊन
खरच आहे खरंच आहे हो.
नाही एकदा
फोटो काढ हा आपल्याला म्हणजे लाज वाटते ते ड्रेस घालायची कधीच घालत नाही डबल ते ड्रेस. मी तर म्हणजे हा एकदा असा ड्रेस घातला की मी यामध्येच घालाव नाही वाटत हो करेक्ट आहे. माझं तसच होतं कधी कधी. हम्म तेच ना यांनी तेच आता एनिव्हर्सरीला टॅब घेतला मला हा
हा हा.
तेच ना
मस्त झालं ना तुम्हाला तर उलट चांगलं झालं याच्यात
हो. मग काय तर लेक्चर हा त्याच्यासाठीच घेत ला त्यांनी ते पा म्हणले की नाही का म्हणे तू अ म्हणजे खूप अशी झूम करून करून बघत होतीस म्हणे हम्म तू झूम करून करून बघत होतीस म्हणे त्याच्यामुळे मलाच कस तरी नाही म्हणून मी घेतला पण मला सांगितल पण नाही त्यांनी मी घेतोय म्हणून असं तसं तो त्यांनी त्यांचा त्यांचाच घेतला हम्म
ते लास्ट मंथ
हा ते हो त्यांनी त्यांचा त्यांचाच घेतला. हा आणि काय म्हणल्या? हो स्वयंपाक झाला, आता आवरा आवरी झालीय तशी
हॅलो.
झाला झाला.
हा हा हा. आता
ह झाला स्वयंपाक हा. हा मग काय आता माझी तर आज पूजा पण राहिली माहितीय का. आमच सगळं म्हणजे कसं झालं पप्पांना जावं लागतं ना मग स्वयंपाक करून ठेवत अस ते मी लवकर बोलण्या बोलण्यात हो कारण की आता म्हणतात ते दहा नंतर बंद होत. सो मग बघा आधी बोलून घ्यावं म्हणल मग करता येतो काही पण.
हो.
हा मग मी स्वयंपाक करता करता बोलतीय आता मग स्वयं पाक झाला माझा.
बोलायचा अभ्यासातच की
बरोबर हो, तुम्ही जाणार आहे काय आज लॅबला मग? ह किती ते किती जाता? हा. मी पण माझ्या फोनवरून हा कट झाला की माझ्या फोनवरून करते. माझे झाले
हो हो करा ना मी लीना मामीला केला तिकडून मग बाळा अमृता मावशीचा आला इकडून मयमाच चालू आहे नाही तिकड मग झाल वाटलं मी मला करा म्हटलं आधी मी लॅबमध्ये चाली मग नंतर उचलणार नाही तर अमृता मावशी
हा हा मला पण आल लीना मावशींचा कॉल पण
पैसे ऐंशी रुपयासाठी अशी करून राहिली होती तिला कायची कमी आहे अशी तशी अमृता मावशी त्याच्यावर मला करा वाटलं चाली मग नंतर उचलणार नाही म्हटलं तुमचा कॉल मग म्हणे थांबा ना हीचा झाला की
हो बरोबर ह मी आता काय करत हा कट झाला कि मी माझ्या ठीक आहे हो काय म्हणतात मग दादा हॅलो
काही नाही ओ आताच घे जेवण करणार
हा
होतय पण चालले गेले बिना जेवायचे म्हटलं आता डबा पाठवत त्यांच्यासाठी
हो मग काय आता डबाच पाठवावा लागणार ना
करून जा रे
हो मग आता आपलं म्हणजे ती ड्युटीच आपली आहे की नाही का बाबा सगळंच करून जावं लागतं म्हणजे असं एखादं काम राहिलं तर असं जमतच नाही आपल्याला सगळं करून जावं लागत
नाही एखाद काम राहिलं तरी पण पण असंय घराला कुलूप लावण्यापास
हो
सुन असते मग
बरोबर आहे ते तर आहेच हम्म मला पण म्हणजे मी घरीच करत असते ना अभ्यास
जाऊ दे का
हा माझ अस नाही ना माझ घरी काम घरी करते अभ्यास त्याच्यामुळे मला सगळे काम करावेच लागतात मला असं दांडी मारून जमतच नाही झाडझुड पूसपास देवपूजा हा तेच ना देवपूजा म्हणा सगळं सगळ सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात हे बोले म्हणे सध्या कर म्हणे घरी पिऊ जेव्हा पासून जेव्हा शाळेत जायला लागेल तेव्हा लावूत म्हणे आपण लायब्ररी. कारण की आत्ता लावली तर मग पिऊ राहणार नाही ना ओ इतकी. हम्म तसं तर माझं नाहीच चालुये लायब्ररी. लावायच कारण की होतो घरी जरासा. मग मुलीसोबत कधी वेळ घालवायचा. असं होत ना मग परी
ती अणू वगैरे राहत नव्हती तर त्याच्यामुळे तिच्या सासूने तिला हे केलं जाऊ नको. म्हणे.
अरे बापरे हा.
तिथ ऑफिसमध्ये सोलर असते ना वाटलं चांगलं आहे थोडसं त्यांनी ऍडजेस्ट केलं अस. तवा झालं.
बरोबर आहे ना अ झालं. हा हो आणि स्कूलमध्ये पण जातात ना. स्कूल मध्थे जातात म्हणल्यावर काही टेन्शन नव्हतं एवढं मग का बरं तरी पण सोडायला लावला.
नवरा म मग घरीच आराम कर म्हण येतो.
हा. हा घरी आराम थोड होत घरी कामं करावेस लागतील ना. बिना कामाच होडी होणार आहे काही अं होा ना आराम म्हणजे तेच झालं झोपून. झालं.
काय म्हण मग.
हम्.
एवढं
काही खरं नाही.
आता मी आरामच करतो म्ह
झोप
त्यांना दाखव.
हो ना आता तब्येत काबरी चांगली नसते तब्येत तर चांगलीच आहे ना वाटत. काही नाही त्यांना जाऊन असेल द्यायचं म्हणून.
कान दुखत होता त्या दिवशी
अच्छा.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
हा.
हम् तिकडे आता. जास्त दुखायला लागला मण्हे थोड वर कस आपण अंग खाकतो.
बरोबर आहे हो. बरोबर आहे ना आता काम करायचं म्हणल्यावर पैसे कमवायचे म्हणल्यावर तेवढं तर करावच लागणार आहे.
ह.
हम्म.
हम्म हो बहिणी तुम्ही हे फोन ठेवल्यावर लगेच फोन करा.
हो लगेच करते.
एकटी आहे घरात. ह.
बरं चाल लगेच करते. म का बर हो. हो. अरे बापरे हो का
हम्म
नाही मी करते लगेच करते मी माझी झाली आता भाजी झालीय आता स्वयंपाक राहायला. भाजी झाली आता माझी आता माझं भांड्या राहिले फक्त म्हणजे बोलता बोलताच आज कॉल कॉलवर बोलता बोलताच हे केले मी सगळे कामं
हो ना मी माझे पण तसेच चालू आहे सकाळी स्वयंपा बोल हो
हो मी पण तसंच केलं आज मता करता का ह
हा
काय म्हणला
हो
काय बोलल्या म राजेशवर ताई लागत नाही कल श्याऐंशी मिनिटं झाले वाटतं
हो हो
हम् एकशे ऐंशी मिनिटं झाले तू त्यांचा लागतच नाही कॉल तर हम्म तेच आहे काय मिनता बाकी